हॅलो काय ग काय करते
त्यांनी जेण करत हो तुमच झालं की जेण
नाही ना जेवण करायलाच बसलंय खळ्यात जायचंय ना
मा आज उशीरा
हा ना टाइम झालाय आवडता आवरता
हा हा
हम् का म्हती
पोरा गेले कशा आहेत म्हटले
हा पुरं गेले मग
हम् हा बरले जेवण ल होते मता जेवण झाले भांडी घासायचे
आ का अण ते या लक्ष आणण गेली शाळे
हा ति ललिशाय
हम्म
तुमचावरला
हा आवडलं सख बाहेर कपडे टाकले का पावस येतो आणि काढलं की उघडतोय.
हा ना आता पाहा बर किती भारी ऊन पडलंय.
हा हाडको राहिले पावस पण! आम्ही तेवढ्यासाठी मशीन मध्ये लावले. मशीन मध्ये लावले ललेगेच उघाडला.
हा!
मशन मध्ये एकदम कोरड होऊन जात असतील ना?
हा एकदम कोरड होत मग नाचल्यावणी लावते म सुकून.
हा बिल लय येत मग?
हम्म! पावस असल्यावरच लावत आहे आता नाही लावले आता. परत निम्मे टाके टाकले होते तसेच परत पाऊस आला मग परत लावले.
हा हा! मळ्यात काय चालू आहे?
म ते ना आता पप्पा न ते गेलेत पंढरपूरला आता दोघच जाण, त्याची लय धावपळ पण होती. काल तू कॉल केला पण मीन हा मग त्याच्यामुळे जमत नाही कुटी न ते करायला ते शेण काढायला.
हम्!
आता मगाशी सांगून गेली लवकर ये, पण शेवटी किती घलातलं उरकलं तरी ते आवरतच नाही लवकर.
हा चालूच राहत काही ना काही.
हम्!
मळ्यात आता पायी पायी का?
नाही गाडी नेते ना.
हा!
आता हे गाडी मलाच ठेवले राहते.
छान! बरं आहे गाडी शिकल्या तेवढंच.
हा मग आता पाय पाय जायला टाइमपास होऊन जातोय.
हा अर्धा तास तरी लागत असेल ना पाय पाय जायला?
नाही मी एकटे म्हणजे असं दोघी तिघी जण असलं तर म आर्ध तासला अगतोय. एकटी असले तर उलट पंधरा वीस मिनिटात जाते.
हा माणूस म पटकन चालातो ना!
बाकी म्हणती अजून?
पंढरपूरला कोण कोण गेल?
मम्मी, पप्पा, बाबा माझी मम्मी, माधुरीताईची सासू मावशी मम्मीची बहीण हम् मातोरीचे बाबा
पूजा बी गेली का?
हा!
म्हणूनच ती दिसतच नाही ह!
हम्म
हा का!
हम्म!
तुम्ही नाय गेला का कोणी
आम्ही ना आता कामागच्या वर्षी जायला होत्या. पण आता आम्हाला आमचं ना चाललंय. जायचं ते आले का उद्या किंवा परवा म आजून काही नक्की नाही.
कोण कोण जाणार आहे मग?
आम्ही काय कामुताई ची जोडी आम्ही त्यांना म्हणजे जोडी बी नाही मग त्या सारखं फोन करतीये चला म्हणून.
हा हा!
पण मझ हे पप् पण त्या रविवारी जाणार होते ना आम्ही आता मंगुर जाणार होतोण माझा पप्पा पण ते काल घेेत आता आमचं काय माहिती आहे अजून कध
पूर करूनच रिटर्न होणार आहे का दुसरी का जाणार आहे कोड
नाही नाही तुळजापूर झालं काल आज पंढ रात्री पंढरपूरचे दर्शन झाले ह आता पुरे जाात काय माळते प संध्याकाळपर्यंत येते हा मग दोन अडीच तासच झाले दक्षण ते
हा ना गर्दी न सर अजून
हम् आता रात्रीचे दर्शन आहे त्याच्यामुळे अस करतेने
हा त्यास म पटापट जरच ना निघून जाता ना
हा
हम्म
बाकी हा बाकीच आवडलं मलातच निघायच म्हणजे दोन कास खाऊन घेत बाहेत गेले गेले ना
हा
त मग तिथं जाऊं जेंण कयचं म्हण लागलं जीवरलीता मग
हा परत मग कोण बऊून जातो इडून जेवण गेला का म्हणजे मग ताणे राहात
मग डायरेक्ट कामाला सुरुवात करायची होनच थोडंफार बस्त होतं
हा
आता उनही नाही लागत त्याच्यामुळे काय वाटत नाही
आज नाही पण मग दोन तीन दिवस होत नान
हा म माझ कांटाळा येतो काही काम करायला
हम्म कंटाळेत
लाहान कायगते
लाणी हा खेळ त तिच्याकच फोन होता देत नव्हती टोडत होती म्हणले थांब फोन करायचंय मग त ते आजीला करायचंय का म्हणले हा आजीला करायचं अ सारखा फोन लागतो उठल्यापासून फोन पात्रात
आमच्या तेवढेच एवढे अभ्यासला घेऊ ब राातत संध्याकाळी आल्या ना फोन सुद्धा पहिले भेटत नाही
हा ना फोनवर अभ्यास येतो त्याच्या म काय आता
बरगात येत नाही ना मात अभ्यास करते म्हण अ ते अभ्यास करता करते अंदगेच यूट्यूब मध कुसात
हा तेच करत.
घर कााय म्हणता येत नाही न मग.
हा काय म्हटलं का मग आम्ही अभ्यास. करता म्ह् ह.
बा याचा याच्यावरच येत असेल ना आजच्या.
पीऊस आता अभ्यासच येत नाही काय भानगडे काय माहिती.
घेत नाही.
अ ह आता महिना होऊन गेलाय ना शाळा भरून तिचा अभ्यासच येत. नाही ग्रुप व यांचा नंबर द्याय र ग्रुपला तरी अभ्यास टाकते मी.
मग तिथे जाऊन पाहियचं चौकशी करायची का बरा अभ्यास येत नाही काय.
यांना सांगाच लागेल हे काही गे नेऊन सोडायला जात्या. पण तवढं काही म्हणती नाही काहीच नाही अजून युनिफॉर्मच काहीच नाही. फक्त ते पुस्तक आणि वया दिले भास एवढंच.
तिथं लवकर चौकशीच नाही कर त त्या शाळेत.
हा ना मग युनिफॉर्मच काही नाही काहीच नाही अस. झालंयगस तिकडे टाकली नेमकां तिचा नंबर आलाय तिकडे नाही तर हीडच ठेवणार होतो.
हा ना.
हम्म तो नाही का फॉर्म कोणता भरीता पहा
हा माहिती ना.
हा तो फॉर्म भरला आहे ना आणि त्या फॉर्मला नेमके दोन शाळेचं नाव दले होते नेमकं. ते शाळेत नंबर आलाय तिच.
तसं झालं. नाही तर इकडं असे तर कसं ऍडजस्ट केलं अस गाडी लावली अस नाही तर मग.
नाही पण मग इकड कसं सरांना बोलता येत तिककडे कोणी नेमक काय ते काहीच नाही सांगता येत.
हा.
आमच्या ते इकडे आता ओळखी ना त्याच्यामुळें बरबरना पोरं घाबरते.
हा आणि
कोणालाच घाबरत नाही घरी ज्ञानेश्वर सरांना फोन केले की बरोबर अभ्यासाला बसतो.
हा का. पोरं कोणाला तरी घाबरायलाच लागल.
ब्राह्म सुद्धा घाबरत होते त्यांनला.
हा ना.
बरोबर अभ्यास अभ्यास करायला बसते.
हा. श्रावणी जायला असेल ना मग.
हा श्रावणी गेली तिच्या मम्मी सोबत.
हा हा पूजा पाहिल्यांद गेली काय मग.
हा ती पहिल्यांदीच घेली ते जायलच नव्हती ना.
हा ना.
आमच्या सोबत विचारलं होत सागर भाऊंना सागर भाऊंना विचारलं होत पण मग ते म्हणता परत काय पाच हेव होतं.
ह का बरं त्यांना गाडीत हे होत नाही का.
गाय गाय.
गाय हा हा.
हम्म दुधामुळे तेने सगळे पाजते.
हा का.
हा.
आणि परत माणसं आहे ना त्यांच्या मळ्यामधी.
हा पण मग ते गाय नाही पास मासं नाही गाय पाजामुळेच दोघं पण हे आस मग कसं ते एकटं येईल तरी हे आपणला बाजू लागायला जाते ना.
हा.
एकथे जर पुुढे जायला असले तर
हम्म.
मग दोघर न जायचं म्हंटलं मग.
हा.
थोडं हेच होत.
हा मळ्यात लय थोडस
हा.
सगळंच पाहायला लागत.
हम्म. यांचे पण मग म आता परत सात्विक आयजण झाली त्याच्यामुळं मग काय माहितीय अजून प पप्पांला याख्याला दोध गाड्या लागेल ना मग. आ गेलो तर आता काय करताय काय माहिती कालच गायचली रात्री आम्ही घरी आलं.
हा का.
हा.
हम् हम
अजून तुम्ही जा र पाडल नाही.
हा हा
रात्री किती वाजता झाली.
हं रात्री अकरा वाजताच्या होत्या बाजारात. आठ नऊ वाजता द्याव पाहिले.
काय म्हण ते आवाज कटवून जाता.
हा परराठ नऊ वाजता पाहिजे.
हा ज
ते वासरू तिथेच हिंडत होतो.
हा
गोठ्यामध्ये.
बा बर. गाय का वासरू. गाय रे हा.
ह त्या काय चाललंय म्हण तुझ. बाकी काय चालवणलं अजुन नतुझ मग.
बाकी काय नाही आराम पाऊसच वाट पातोय आमही पी..
हा ना.
पाऊस आला का गेवळ्याला आवायचाय परत रोप आलाय तेलावायचंय
टाम आहे अजून रोपला येेलच म्हणजे एवढा आठ दहा दिवसात..
ह आम झालंय पण मग..
आता आमचं सगळं सोबतच राहील. रोपई पण आवनी पण ए आवनी पण येत आंबाट्याचे पण.
हा का.
हम्.
तांबड्याच रोप कधी येणार रे.
स चोवीस सत्तावीस तारीख मण ते म का मती..
हा. हा हा चाल
काय कुठ